हैलो हा बोला
हॅलो हा काय जेवलीस काय
हो जेवली बघा तुम्ही
होय जेवले की काय करायल्यास
काय नाही बसल्या बघा तुम्ही
मी पण काय नाय बघ आवराय लागलोय
हा-हा-हा
काय केलत जेवायला.
जेवायला आज मटकीची आमटी बनवलेली.
हम्म
भात
हम्म
चपााती
हम्म हम्
हम्म
आणि कॉलेजला कितीविला आहेस. कॉलेजला जातेस ना
होय
हम्म कितवीला आहेस.
मी अकरावीला आहे.
हम्म हम्म कुठली साईड घितल्यास
अ-आ कॉमर्स
हम्म
हा आ
कुठे जायला लागते तुला कॉलेज ला
तासगावला अ पी डी पी कॉलेज
हम्म जवळ आहे तुमच्या इथन
होय जवळ आहे.
हम्म हम्म आणि काय मम्मी त्यां
मम्मी हाय की.
हम.
तुम्ही जेवला?
होय जेवलो की. जेवलो आवरायचं आता भांडी घासायची ग.
ह हा हा.
हम्. मम्मीला पण मदत करतेस का?
होय करतेय की.
हम्म हम्म स्वयंपाक तेन येतय करायला?
होय.
काय काय करत्यास स्वयंपाकात?
अं भां म्हणजे स्वयंपाक म्हणजे चपााती, भात, आमटी, भाकरी.
हम्म काय करायला आवडतय स्वयंपाकातलं?
सगळेच आवडतात पदार्थ.
आवडते काय.
हां.
हम्म हम्म.
करतोय स्वयंपाक आणि काय नाही.
हम.
फिरायला गेलता होय तुम्ही?
फिरायला, फिरायला म्हणजे परवाम पंढरपूर ला गेल तो गं.
हा हा हा.
हम्म हम्म.
चांगलंय ना बघायला?
होय चांगलं आहे क बघायला खरं ऊनलं तिकडेगं. गर्दी पण होती भरपूर बसमध्ये पण. बसमध्ये म्हणजे इथं पारायण बसलेलं. मग त्या पारायण मधन ट्रॅव्हल्स केल त्या त्यांच्या बरोबर गेलतो मग.
हा हा हा बघायला खूप काही भेटलं असेल तुमासनी?
होय होत की बघायला बघायला म्हणजे पंढरपूरमध्येच तेथवडं बघितल आम्ही. आणि राधाकृष्णाचं मंदिर एक आहे ते पण छान आहे मंदिर तिथ.
हा हा हा.
हो आपलं तिथं आरवड्यामध्ये मंदिर हाय कणी राधा कृष्णाच.
हा राधा कृष्णच हाय आहे की.
तसं मंदिर आहे. त बघितलंस काय कधी आरोड्याचं मंदिर? हा हा. कधी गेलता?
मैत्रिणी सोबत गेलेलो.
हा हा छान आहे ना मंदिर?
हो मस्तहाय.
आणि ते तुला ते म्युझियम बघितलेस काय? म्युझियम ग तिथं आरोड्या मंदिर पशी नाही का ते म्युझियम. काय काय तेथ आहेत कि ते बरंच काय?
हा बघितले बघितले.
हा तिकीट काढून जायचंय ना तिथं. हम्म छान आहे बघायला ते पण.
होय छान आहे की बघितलेलं मी पण.
प्रसाद पण असतय काय तिचा
होय प्रसाद पण असतोय
हम हम
बघायला तन छान आहे बघायला भारी वाटते तिथे गेलं म्हजी देव सगळ्यांच द फोटो ते नय आहेत
हम्म छान इतो बला होय इकड पण पंढरपूरला आम्ही गेले तथ पण राधाकृष्ण च मंदिर आहे ते पण छान आहे सेम आरोवड्यासारखंच आहे
हम ह
हम्म खरवून लई तिकडं
होय ऊन असते की
हं नदीकडेला तर लय ऊन लागतय.
हं
मग त्या साईडने ह्या साईड येताना आम्ही, नावेत बसलेलो नदीत
हं... बरेच काही आहे तिथं.
होय.
ठिकाण पण चांगलं आहे बघायला ते...
होय... बघायला चांगलं आहे ठिकाण. आणि आणि कुठे गेलतीस काय फिरवायला?
नाही गेलो आता जाणार आहे. बघा
कधी?
दोन, तीन दिवसांन
हा.. हा.. कुठं..? फिरायला गावाला जाणार?
होय गावालाच जाणार आहे. म्हणजे दंडोबाला.
होय तिकड पण चांगलं आहे. बघायला दंडोबाला
छान आहे तिकडं फिरायला ते भारी आहे.
हो.
दर्‍या बिऱ्या आहेत.
होय.
बघायला भारी आहे.
आम्हीपण गेलतो. पोरी पोरी गाडीवरन गेलतो.... आणि सकाळच निघालो.. एकडं दंडोबाला..... मग तिथं दंडोबाला देवाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि खाली गेलो. तिथन म्हणजे वर्ण मंदिरापासन ना खाली तळ दिस...
होय भारी आहे. आणि खाली पण बघायला भारी आहे. परत गुहा तेन आहेत. हं....
तळ बघायला गेलो आणि... परत येताना आम्हाला रस्ता सापडेना.
ह्
वरती यायला लय लय खाली गेलतो आम्ही परत यायला रस्ताच सापडेना आणि.... माझ्या बहिणी मैत्रिणी होती ती लागली रडायला. रस्ताच सापडेना जंगलात गेल्यासारखं झाला आम्हा....
हं शुक्राचार्य पण भर आहे बघायला.
होय.. काय?
होय जाऊन आलोय मी...... तिकड पण मस्त. य माकडंच आहेत भारीच.
हं तू कधी गेलीस?
ट्रिप गेलेली ना...
हा हा..
मग तिकडे गेलतो.
शाळेत न सहल गेलती?
होय....
हं
भारी आहे तिकडे पण दर्शन तेन घ्यायचं... परत न खाली जायचं... चालायला पण लय लागतय आहो
हं तिकड माकडं असतात ह ना भरपूर....... हातात वडून घेत
घेतत की चप आम्ही जेव्हाय बसलेलो ना तवा जेवत होतो आम्ही आणि चपाती तन टाकल्यावर सारखी च आलेल आहेत आमच्याकडं हम्म
लाई ना
होय
तिकडे पायऱ्या त चढायचंय काय
होय होयू
निंग हल्त आम पण सोलीत मल्त तो आठवतय मला जरा जरा पण एवढं नाही आठवत का
हम् हम् चांगलाय चालायला लागते पाय दुखत पूर्ण खाली जाऊच टका वर येऊस टका खाली जायला तर इतकं दुकत्यात पाय वर खाली जायला काही वाटत नाही पण येताना लई त्रास होतोय
हम्म
हो
येताना का वर चढताना
म्हणजे जाताना काय खाली वाटत नाही
हम्म हम्म वर जाताना हम् बरोबर आहे क होय दुःखणारार टि पाय
ल त आम्ही तर घरी आलेो तरले पाय दुखले आले तर आमचे
हम्म
हम्म पण बघायला भारी आहे जल तो कधी गेल तू माहिती आहे का दहा म्हणजे नववीच असताना गेल तो
हम्म हम्म
बरे
होय भारी वाटतेय तिकडं होय कुठ तर जाव हम्म कुठ तर बाहेर जाऊन आल्यावर तेवढंच आपलं चार दिवस भारी वाटते करमत हम्म करमत नाही परत
हम्म
आणि एनसीसी ला पण होतीस ना तू कॅम्पला पण गेतीस ना
होय
हम्म कुठल्या गावाला गेलता तुम्ही
को्हापुरला
हा हा कॅम्प म कस? जेवण ते त्यांचं त्यांचं असतंय.
होय जेवण पण त्यांच नाश्ता त्यांचा सकाळचा म्हणजे सकाळचं उठायचं पाचला पाचला उठल्यावर नंतर पीटी करायची पीटी झाल्यानंतर तर मग जरा साफसफाई करायची तिथली ग्राउंड मग साफसफाई झाल्यावर वायाम घेणार जरा
हम.
मग पायमतीन झाल्यानंतर मग नंतर आपल्याला
नाश्ता देणार.
हम्म.
नाश्ता करायचा मग नाश्ता कर. रून झाल्यावर नंतर जरा मग आठ वाजले ना तोपर्यंत मग आठ आठ ते दहा लेक्चर असणार. आवरून बिवरून अर्ध आवरायला अर्धा तास भेटत्यात सोडा.
हा.
मग आवरायचं आपली कायतरी विणी घालायची. परत आपला युनिफॉर्म घालायचा.
हम्म.
आणि मग लेक्चरला जायचं मग लेक्चरला होय मग लेक्चरला झाल्यानंतर मग बारा एक वाजता जरा काय तर खायाय दे. त्यात
हम्.
मग नंतर जेवण एक एक वाजता मग जेवणाला भात, आमटी, लोणचं, पापड, पनीर पुरी. काही पदार्थ होते त्यात
हम्म हम् आणि नॉन व्हेज तर असायच.
हो नॉनव्हेज होत की आठवड्यातन एकदा नॉनव्हेज
हम्म हम्म किती दिवस होता कॅम्पला
दहा दिवसाचा होता.
हम्म हम्म.
ह ह.
किती जण होता मुली
आमच्या अ पन्नास.
हम् हम्
पन्नास जन होतो ह.
हा हा.
एका रूम मध्ये आम्ही दीडशे जण होतो. रुमा मोठ्या हुत्या सोडा.
हम.
एका रूम मध्ये दीडशे जण अर्ध्या इकडच्या बाजूला आणि अर्ध्या तिकडच्या बाजूला
हम.
ब्राऊन च्या परत न खूप काही कुठले कुठले लई ऑप्शन असत्यात काकी हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येत नाही. काय झालं?